काल बोला.
हा काम आवरलंय का नाही तुमचं काही?
फर्शी झाली पुसून आंघोळ बाकी आहे. अंघोळ झाली कि, मी दहा वाजता मंदिरात जाते. हां.. अंघोळ नाही करीत मी लवकर, मग आता वाढून देते ना आधी.
वाढवून देताय का?
तुम्ही आठ वाजले
चला.
नाही काही नाही. मी आज एवढं लवकर करतच नाही. अजून घेत असते माझी अच्छा गप्पा मग
नाही ना हा फोन
हा स्पीकरवर नाही टाकते.
हम्म मम्मी आणि त्यांचं काय चालू आहे?
तु दे जेवायला, जेवायला दे
मग मी त्यांच म्हटलं काहीच काम चालू आहे का?
काम काम तर हा त्यांचं काहीतर ते टोमॅटोच काम चालू आहे सध्या.
हा हा. म्हणजे टोमॅटो लागवडीच काही का लावलंय?
हम्म. लावून झाले, बांधायला आले.
अरे वा, आघाडीवर आहे मग तुम्ही.
हा मग, आमचं लवकरच राहत अहो.
हम्म हम्म.
त्याच्या हा.. बाळतिन बरी.
महिन्याच झालं का नाही बाळं अजून?
झालं ना मग त्या दिवशीच महिने एक तारखेला मायनस होत ते. एक दोन तारखेला होत बरोबर करेक्ट. मग बर होऊन जात हम्म.
तिकडच्या रूममध्ये काय परमिशन नसेल मग तुमच्या लिओला.
कुठून?
बाळतनीच्या रूममधी.
नाही येतो तो, पण तिथल्या तिथच खेळतो. खाली टाक तेला असं लक्ष ठेवाय लागतं आणि बसतो तो पण तिच्या सवय इकडे लांब. त्याला सवय कशी लागली आहे, तोंड घालतो अहो तो लगेच कशात पण.
मग तोंड घालाल ना तेव्हा त्याला फटका द्यायचा.
फटका दिला ते मम्मी काल लई जोरात ओरडली. ते घाबरूनच गेलं डायरेक्टली की, कुठचं कुठं पळून गेला. म्हणजे तुला असंच पाहिजे, तू ऐकत नाही ना. त्याचं नाव लिओ ठेवलं आम्ही लिओ. आधीच एलवर लिली लिली होते ना मग आता त्याच लिओ ठेवलंय.
ती लिली कशी आहे ओ ती बरी आहे का?
ती काय माहिती कोणाला दिली बरी असंन, मी तिला विचारलं तर ती काहीच सांगत नाही. तिला विचारलं का तू कशी आहे?
आणि रोजीच तिला माहिती झालं का?
हा माहिती झालं ना. मी तिला कसं सांगू असं झालं तीन मला मेसेज केला. मग डायरेक्ट इग्नोर.
हम्म हम्म. नाही नाही तिने कॉल केला होता का तुम्हाला?
तर मग नंतर अ कॉल केला मेसेज केला होता तेंनी.
बरं का रेंजमध्ये या तुम्ही, बोलणं होत नाही.
हॅलो. आता येतोय का आवाज? हा. हा बोला आता.
तिने विचारलं का म्हटलं तुम्हाला रोजीचं?
हा विचारलं ना म्हणे मी दिलेली म्हटलं हो. काय झालं म्हणे अचानक, मग सांगितलं का तिला असं असं झालं, कुत्र चावलं बाप रे. बिचारी असं कसं सगळ्यांचे मला इतके मेसेज आले. म्हटलं आता ही मला म्हणायला बसली मी बेचारी घरी गेली नाही का.
हो.
ती बरोबर ती आपल्याला बरोबर सांगायची. नाही का? आमचा जीव आहे तुम्ही सांभाळणार आहे ना तिला. ते पण आपला चार टाईम त्याच्यामुळंच विचारायची.
हा तेच ना.
त्याच्यामुळे आपल्याला विचारायचं आपल्याला, जेव्हा जीव लावला तेव आपल्याला कळायला लागल त्याच हे.
हम्म. तुमच्या... आत्याची मुलगी पन दिपिकाच ना
हा दीपिका दीदी हा ते पण डिलेव्हरी ना तिथे तर ती मुलगा आहे न तिला
पहिली मुलगी आहे ना त्यांना?
हम. अं.. नाही आत्ता मुला झाला, तो पण आवतीचा लवकर. हा दोघासोबतच झाले म्हणजे कायतरी म तिला पुढचा महिना होतो. पण तिचा आठ महिन्यातच झाला, तिला चेकअपला नेलं डॉक्टर म्हणे पाणी वगैरे कमी पडलं, मग ते लयच लयच कळाय लागलं. सगळी इथलच. त्या पावटी शूट करायचं होतं. हा सिजर केलं.
हा हा.
मग घेतलं करून घाई घाईत मग काय करणार
काय हौसे राहिली काय मग त्यांची.
मां हाऊस राहिली. तिने मला बोलावलं मला सांगितलं का उद्या ये बरंका तू फोटो शूट ला आपण करू.
हा.
मी सहजच डॉक्टरकडे सलाईन लावायला जाईल, तसंच करून येऊ चेकअपला गेली. आणि डॉक्टर म्हणे नाही करायला लागल पाणी कमी पडलय लगेच डिसिजन घेतला लगेचयच मुलगा झाला त्यांनी त्याचा ट्रीट मेंट वगैरे घेतलेली होती ना.
हां हां हां बरं झालं चालं मुलगाहून गेला टेन्शन नाही
हा मग काय आधी मुलगी होती आता मुलगा त्याच्या इथे खेळ होते त्या त्याला, तोच असला ना तो तरी तो थोडा वेळ तरी हे करतो, बाहेर न्यायचं नाटक करतो. पण तो नेत न्हाय.
हा.
त्याचे आई पप्पा घेऊनच जाता.
नाही नाही त्यांच्यावर विश्वास नका ठेऊ दर्शनवर.
दर्शनवर विश्वासच ठेवत नाही. मी आता अंघोळीला जाईल तवा तिला एक लॉक. करून जाते मी जोवर आता बाहेर एना तोपर्यंत नाही काय करणार तिला अंघोळीला गेली की लॉक. देव जाण तिथंच टप ए रूम मदि टप वगैरे सगळं आहे रूम मध्येच लॉक ए ती ते तुमचं कळलन तस एक लॉकच ठेवेले आणि मम्मी पण मग मम्मी म्हणायची कळ ना जर तू तिला घेऊन आली नाइ... तर ही हो मी जीवस देऊन टाकला, म्हंटले टीव्हीला निेऊज घ्यायला बसली. पेपरला वा ची येईल म्हटलं पहिल्या गाडीनी
तुमची मम्मी तर मम्मीच ए काय बोलल काय नही
हो जीवच देऊन टाकेल ना, तु तिला बोलीव केलं ना? घेऊन आले तर, पण मग नंतर नंतर ते रोजीच तिने असं नाही आलीच म्हणायची घेऊन सून घेऊन आम्ही आणलं सात दिवसाचा सांगून. कि ना माझ्या मैत्रिणीला घ्यायचंय असं नाही का आपल्या फक्त सात आठ दिवस आहे असं सांग मी सातच दिवस हाय, सात दिवस. मम्मी म्हणाली तर म्हणाती की सातच दिवस आपल्याकडे नेता हे सगळं आत ठेवू.
मधू करे
आणिकेवढ्याला घेतल होतं तुम्ही
तीनच का?
तसा तो मित्र म्हणतोय चार लागेल. चार हजार धनंजय असं झालंय, पाचशे रुपये खिशात पडतील आपल्या.
तेच देऊनच टाकतो मी लगेच देऊन. हा कमिशन, म देऊनच टाकतो म्हणे.
कमिशन एजंट झाली ती निसत कमिशन पाहतय का तय ती.
का कशत पण म्हटले.
हम्म.
त्या काय म्हटल्या नई जास्त काय पैसे लागले नई ते काय राहू दे आजी ते मागताय. तर तिला देऊ कारण कस ती पण ती अस. तीन हजारात मागते, जाऊदे म्हटले त्याच्या व लक्ष ठेऊ ना आपलं पण लक्ष राहील नई का गेल्यावर आप आपल्याला त्या निमित भेटताय म मी तिला तीन हजार पण द्यायला तयारी अन जवळच. तिकं काही वाटणार नाही तिच्याकडे दिलं तीला रोज हक्काने व्हिडिओ कॉल करू शक याच्या मित्राना मग फोन करून द्या तुम्ही. त्यामुळं जाता येईल तुला त्याला भेटायला.
नई ओ ते आपल्या पासून गेलं का, गेलच ते एकदा.
ग्याफूश पाशी पैसे.
आपण कवा एना कित्येक दिवस व्हिडिओ कॉल करणार बोलणार ए?
आ देऊ.
वेळेस
तेच ना म, त्याच्यामुळे मग त्याला म्हंटलं नको द्यायचं त आईलाच दे, लागलंय गेले पैशे ना.
हा
तरी चालेल. पण कमी भेटले ना तर. हा रोज जाते, पण आता याला आणल्यापासून ‌नई जात.
त्याला घेऊन जायचं त्याला काय.
तू राहत नाई‌ए का जागी? असं बसत नाही तशी ती असं का एकदा एका ठिकाणी बसवलं करूजे कसे बसवूनच राहायचे
हा.
याला तसं बसतच नाही, नाही तर दिल्लीली पण बसून राहायची एका जागी. हा बस तस नाही मग त्याला न्यायचं नाही त थोडा वेळ जरी असं हातात बाहेर घेऊन जायला लागलं ना. तरी तो उडी मारतो, उगीच का कधी का असं. म बोलत असलो ना आपण का काय रे काय केलं? लगेच डोळे बीळे बंद करून घेतो, ऐकत नई‌ काही. लई डोळे बीळे बंद करतो आणि असं नई का ऐकलं न ऐकल्यासारखं करतो.
हा रोजीला माहितीय का खूप क्रिटिकल पा-पेशंट असताना. म्हणजे हे प्राणी, तेव्हा तो एक. कोणतं तरी इंजेक्शन आहे ते सुद्धा डॉक्टरने मला विचारून दिलं होतं.
हा आणि अनु म्हला ते पण विचारून दिलं, असं शेवटच्या वेळेस विचारतो ना? ते पण विचारून दिलं म्हणे त्यांनी, केस हे.
पण तरि‌ माला विश्वासच नई का रोजीचा असं काय होईल म्हणून.
आहे आम्हाला विचून वाटतं का आहे बर का ती आहे ती असं. नशीब ते डोक्यात रा, हाय हाय हाय.
तिला शेवट गंगेचं पाणी तिच्या तोंडात टाकलं आणि मग जीव सोडेल तिन साक्षी.
मग ते कळत जास् म्हणत दीलाय ना मला तर असं वाटायचं तुम्ही तिला पाणी ते काय द्यायच नव्हतं पाहिजे, अला नाही का असं ते म्हणता ना. आपण पाणी वगैरे देतो तेव्हा ते जात, त्याच्या मूळ म
नई ओ‌.
म्हटले आता काय
नाही नाही ते शेवट दिलं मी आरतीनं जेव्हा माण टाकून दिली ना पूर्ण मान टाकून दिली तेव्हा दिलं मी तिला ते पाणी. नाही तर मी तिला दूध पाजीत होते ड्रॉपन हा. डॉक्टर म्हणे तिन खाल्लं तच चांगलीच गोष्ट आहे म्हणे म्हटलं आता ही तर काही बळच खाणार नाही ते माग बांंगल्यावरून पडली होती ना त्यावेळी तिला मी बळस ड्रॉपनेच देत पाजायची. मग आताही मी दूध पाजलं होत तिला ड्रॉपने मी हा. तिनं ते दुधाचं प्यायचं सोडून डायरेक्ट माझ्या मांडीवरती जेप घेतली होती. अशी साडी वोरखडून ठेवेली माझी ती. ती साडी सुद्धा मी परत घातली नाही.
चालत.
चालेल चालेल चला. करील परत नंतर मी हं.
हो हो हो परत करा थोड्या वेळानहा.
चालेल चालेल हो.
हो.